हॅलो
हॅलो
हा बोला की, येतोय का आवाज?
यालागलाय, काय करालाय?
काय नाही बघा आवरल आता जेवण तेण झालं, तुमचं झालं का जेवण?
हा हा माझं पण झालंय आता दुपारी जाऊन जेवायचं.
होय.
मेडिकल मध्ये असते मी,
हा हां,
हा, तुम्ही पण करताय?
काय हाऊस वाईफचं आहे. अजून काय नाही?
हा हा, न कुठं आहे राहिला?
येरावी तासगाव. हा,
हा हा, एक मग घरी कोण कोण असते?
घरी आहेत की, सासू सासरे आहेत. आज सासूबाई आहेत. मिस्ट र मी आणि मुलगा आहे.
का याला हा नाही का मोट्टा?
लहान आहे. आत्ता तीन साडेतीन वर्ष झाली.
हा हा हा,
हम्म,
बघितरन
मग शॉप किती वाजेपर्यत उघडं असते.
असतेय दोन नंतर बंद करून जाते घरी मी.
हा,
आणि मग संध्याकाळी आणि पाच वाजता चालू करायचं.
एक टेस्क का बघताय?
हो एकटीच असते मी. नाही एकटीच असते. आणि संध्याकाळी पाच ते आठ वाजेपर्यत चालू ठेवायचं.
हा हा, मग आणि आठ वाजता जाऊन स्वयंपाक पाणी असेल ना,
स्वयंपाक काय तेवढा करून यायचा. राहिलेलं काय सासूबाई आहेत घरात. त्यामुळं त्या करतात नाही.
हा हा, तुम्ही पण एकत्रच आहे व्हय.
होय होय. आमचं काय जाऊबाई त्यान कोण नाहीयेत मला.
ह,
मी, सासू-सासरे, मिस्टर चौघच राहतो आम्ही.
हा हां,
स्वयंपाकाचं एवढं काही वाटत नाही. सासूबाई घरात असतात त्यामुळे चालतंय.
करतेत आ. मग कुठे आहे शॉप लांब आहे का जवळ आहे घरापासून.
घरापासून बरचसं लांब आहे. म्हणजे आमचं घर मळ्यात आहे.
हा हा,
आणि शॉप इकडं गावात आहे न, एवढे लांब नाही. थोडा एक एक दोन किलोमीटर एवढंच होतय. जास्त त लांब नाही
मग गाडी घेतली असलं.
सुट्टी सोडायला आणायला.
हा हा हा,
मिस्टरांचा जॉब पण इथं गावातच आहे ने मग ते पण दु दुपारी घरी जातात दोन वाजता जेवायला मग त्यांच्यासोबतच मी जाते.
हा मग चालते.
हा दोघांच पण टायमिंग एकच असल्यामुळ आणायला सोडायला चालत. ते त्यांची त्यां
होय. नाहीतर मग सेपरेट गाडी घ्यायला लागली असती.
होय. गाडी घ्यायला लागली असती.
हम्म.
ते पण गावात असतात.
हा.
त्यामुळं कोण ना कोण तर असतंय सोडायला असं काय पाहिजेच असं काही होत नाही.
शेतात, शेत आहे का नाही?
हो आहे की आहे शेती.
हा हा, सासरे बघत असतील मग?
हा नाही सासरे बघतात, मिस्टर असतात दोघं पण करतात.
हा हा काय असते तुमच्याकडं?
आमच्याकडं काय थोडी वैरण लावल्या, कारण एक म्हैस आहे आमची.
हा हा.
मग वैरण आहे थोडीशी. हा घरात थोडीशी लागत्या नाही का, मग वैरण थोडीशी आणि बाकीचा काय ऊस लावलेला आहे.
हा हा जनावर असलं की वैरण लागते ओ.
कस्टमर नाही काय आता मग?
जरा दुपारचं कमी असतंय. हम्म तुमची शेती?
आमची शेती आहे की, चार साडेचार एकर आहे.
हा हा, काय करताय मग?
आ आम्ही मालवं करतोय, हि केले काय म्हणतेत त्याला आता वांगी होती वांगी काढलेत. झेंडू लावलाय. ए वांगी बी हाय की, झेंडूची फुलं.
आ?
किती
हॅलो आवाज नाही येत आहे तुमचा?
हॅलो.
हा बोला की.
शेती म्हंटलं?
तुमचा कट होतोय आवाज मध्ये मध्ये.
हॅलो.
हां बोला.
हा शेती
शेती बघतात मिस्टर बघतात, सासरे दोघं पण असतात.
हा.
हम्म.
दोघं पण बघतात, मग गाई आहेत. दोन गाय आहेत, दोन म्हयशी आहेत, वैरण पण असत्या. द्राक्षीची बाग आहे. असतंय सगळं चालूच आहे.
त्याला वैरण तेन जास्त लागते ना?
हम्म.
आरती आणि मग कोण काढतेय काय?
नाही नाही येत नाही मला.
अ मग आणि!
अजून नाही.
रेंजचा प्रॉब्लेम आहे का तुमच्या तिथं पण?
होय जरासं रेंज येत नाही.
हां जरा आवाज अडकतोय मधे मधेच.
अगं कवा आवरायचं आता जाऊन झोप
हां पाऊस आहे का तुमच्याकडं?
पाऊस आज पाऊस आज सकाळपासून होता बघा, आता जरासं उघडलंय. तिकडं पडला काय ओ?
काहीच नाही आमच्या इकडं ऊन पडलेय.
कडक
जराजरा पण झाला नाही?
नाही जरा जरा सुद्धा नाही. पावसाची गरज आहे आत्ता सगळ्यात जास्त, आणि पाऊस नाहीेये.
होय सगळे जण आता जरा शेतात काहीतर केलेलं असतात नाही, मग पावसाळा जरा, ते वर
पेरणीच नाही कुठं शेंगा नाहीत, काय नाही, बाजरी नाही हम्म.
पाऊस काय म्हणावा तसा नाही वेळेला असलं की ते पेरलेलं उगवून येणार हो.
हम्म आओ गेलं की आता जून जून गेला जुलै पण निघाला आता.
होय आता किती ऑगस्ट, सप्टेंबर दोन महिने राहिले.
राहिलेत. गेल्या वर्षी मे महिन्यापासून एप्रिल महिन्यापासून तसा पाऊस होता.
हो एप्रिल एंडिंग पासूनच चालू झाले.
हां चालू झालेलं गेल्या वर्षी नको नको पावसाला म्हणायची बारी आली आणि ह्या वर्षी पडपड म्हणायची बारी आल्या.
केवढा पूर आलेला पाऊस पडून!
होय केवढा आला होता.
ह्या वर्षी कायच नाही.
काहीच नाही आता दुष्काळ पडतोय का काय कुणास ठाऊक?
काय माहित सुरुवातीला तेवढा जरा थोडा पाऊस पडला आता वाटलं पाऊस पडतोय का काय
नाही.
काय आता उघडलेय ते उघड
अ पाणी तर पाहिजे कि ओ नद्यांना, ते तर पाणी पाहिजे की नाही जगायचं कसं उन्हाळ्यात? उन्हाळ्यात अवघड आहे आता ह्या वर्षी.
असणाऱ्याचं चालतंय ओ नसणार
अहो स्वतःच पाणी असणारे तर कसं करणार आहे त्याला पाणी विहिरीला बोरला असलं तर ते चालवतील नाही चाल कसं चालवणार हाय ते.
पाऊसच नसला तर तिथं तर पाणी कुठनं
पाणी कुठनं येणार हाय, सगळ्या नद्या ते आटल्यावरती कुठलं यायचं पाणी.
कोण
स्कीमचं पाणी बंद होतंय.
हम्म, स्किमच्या पाण्यावर तर काय चालतच नाही.
हा हा, विश्वासावर राहायचंच नाही त्यच्या.
होय, असलं असलं नाही नाही. त्यची वाट बघत बसलं की स्वतःच असलं तरच चालतय ते.
चालतय हां
पुढंमागं करताय काय मग.
माळवं तसं नाही, झेंडूची फुलं तेवढी आहेत आता लावल्यात. भेंडी लावायचा विचार चालुआय पण पाणी पुरतय की नाही असं शंका आय.
हम्म.
आमच्याकडे भात वगैरे असतो पण, काय पाऊस नाही त्यामुळं नाही केला भातभित.
भाताला तर पाऊस जास्त लागतोय.
लागतोय आणि पाणी भरपूर लागतं ना त्याला, त्यामुळं मग नाहीच केला. कॅन्सल केला, करायच म्हणत हुतो, पुन्हा तर पाऊस नाही न मग काय करायचं.
हा भाताला लागतय भरपूर पाणी.
हा.
पाणी असल्याशिवाय काय, मग काय उगच घालून त्याला काय उपयोगच नाही.
उपयोग, आणि काय तर बी किती महागाय आणि.
होय, एवढं घालायचं एवढं तेजं आणि औषधं तेन किती करायला लागत
किती करायला लागतय, होय.
आमच्या वाग्याचं तसंच झालं की,, लावली आणि ते मध्ये युद्ध चालू झालं त्या युद्धात खप काय झालाच नाही.
युद्धाच्या वेळेला काय सगळेच मार्केट डाऊन झालतं सोड.
तेव्हा, कोणच त्याला विचारत नव्हतं, जायनाच झालत्या गाड्या पुुढं तर काय करणार आहे नीउन.
त्यामुळं ती देवान घेवान बंद होती नाही त्यामुळं म इथला माल काय तिकडं जातच नव्ह ता, मग सगळा प्रॉब्लेम झाला ना.
मग म्हणून आम्ही काढूनच टाकली. आणि सगळ्यात जास्त खर्च वांग्याला असतोय.
डायरेक्ट असं निलावलाच लावताय का बस
हा नाही नाही, याला निलावलंच लावतोय, आपलं मार्केटला घालवतोय.
हा हा,.
हा, बसून विकायला नाही कोण, बसून विकण्यासारखं.
आता बसून जर पाहिजेत तर नाही विकायला.
हा, हो तेच परवडतेय, डबल म्हणजे काय म्हण त्याला, त्या मार्केटपेक्षा डबल डबल टिब्बल रेट मिळतोय.
पण वेळ पण तेवढाच जातोय ना एक माणूस अडकून पडतोय?
काडकून पडते होय.
काय गेलं तर मार्केटला दिलेलं बरं पडतेय सगळं एकदम संपतय पण आणि काय एका दुसरं मागं पुढं होतय?
अ त्याला पण भरपूर आहे की. कि हामाली जात्या किती पडतय शेतकऱ्याच्या पदरात बघतायसा तुम्ही.
खर अ ते बसून विकायचं म्हटलं की आणि नाही संपलं तर आणी दुसऱ्या दिवशी घेऊन जावा ऐक इकड नाही तिकडं अस होतय नाई ते. वेळ जास्त जातोय नाही हे कस एका वेळेचच सगळं संपतय?
सगळं संगते होय होय तसं पण होतेय सोडा.
बघाय गेलं तर शेतकऱ्याचं नुकसानच आहे कुठं निलावला एवढं पण हे देतात दर.
नाही.
कितकी ना कमी करून देत्यात आणि आपण मात्र विकताना डब्बल रेट
डबल रेट विकत्यात.
मग शेत कऱ्याच दे
कुठ तर मग अस करतेत आहो आणि हे हेंनच्याकडन घ्यायला जावा की चाळीसला पेंडी होय.
बर हे तर काय ते मेथीची भाजी चाळीस रुपये पेंडी.
चाळीस रुपये पिंडी उन्हाळ्यात तीला भरपूर डिमांड आलं होत आता उन्हाळ्यात कशी लोक करत नाहीत ना?
हम्म. भाज्या तेन सगळ्याच महाग झाल्यात आता?
सगळ्यात महाग झाल्यात होय. तुमच्याकडं.
हॅलो! ह हा ठीक आहे चालतय.